झालं. हॅलो.
हॅलो.
हा झालं जवण?
हॅलो!
हॅलो!
हा आताला वाट.
धारक जन.
जेवण नाही झालं अजून.
एक से चौसठ रुपये.
एकशे चौसष्ट रुपये आले तुमचे.
हां म्हजे उदयत पेंडिंग ला.
एकशे चौसष्टच.
हा.
बाकीच न.
म्हणजे एकशे चौसष्ट. पेडिंग आहे त बाकी ज का माहितीय मग किती यताय काय? तिती घेणारे, आत्ताचेचय सातॉलरले तेवढ जा असं आहे का तुम्हाला रॅफरचे भेटत का?
हम्.
आ
हो.
हा तेच म्हणलं ह म्ह चारशे रुपये ताई ला भेटले. ारशपर असत
चारश रुपया नाही.
कथही
अघून काय अता काय चाललं
ह
आमचे आमची टकले तर आमची टकली झोपली आता
टेस्ट हो ेटाय म अ पाव
आांंद पाव खााताय पाव
पाव पाव आणले पाव
हम्म. ह म अंच खाल्ले पावने खाल् अंडा भात, मसाले भात
मानी भात
कसं काय चाललंय?
तुम्हाला इत ही भुर्जी खाता कि
घ्यावपाला
अ झाचाले
पहिलं कॉल चालू ये पहिलं गोल झोपलेला आहे.
झोपला?
हम्म झोपलेलं
लवकर झोपला का ग
दुपारी झोपणे लाईट गेली तर आता झोपला तर लाईट गेली परत आता झालं कि हा
नाही जस्ती
हा ना आज चालली आहे नाही जात नाही पण आज हवा सुटली आहे ना तर चालली आहे सारखी
हम्म हम्म
हवा सुटलेली आहे ना मग झालं जेवन? आता धुवायचंय आता तुमचं नाही झालं का?
ह
इच म्हण तुम तुमच्या ओळखीच कोणी असलं तर पाज ना नाशिकला आपलं
अ
ऑफीसला
बघ
हम्म काय म्हणते, काय म्हणते ताई
पप्पाचा ऑपरेशन झाला. पप्पा च ऑपरेशन झाल, डोळ्यांच
हा झाले फोन देत, तेव्हाच झाले.
झाला का?
हम्म, दादा चालत ना, ऑपरेशन झाल्यावर पण.
हा.
हम्म तेव्हाच झालं, मगाशी सहा सहा पाच वाजता. आत्ताच आलता, साडेपाच सहा वाजता.
रामदाबाद राग तुम बाई अच्छा अबार राग आला
हा.
असं.
राधा ताई येते का?
पुरे..
खांब गावला नाही येते, तुझ्या बहिणीला राग आला. मोठ्या बहिणीला
कशाचा?
ऑपरेशन हीकडे केलं म्हणून.
हा का, हा का, तुम्हाला फोन आला तर, तुम्हाला सांगितलं का?
मला सांगायच काही गरज नाही. मला लगेच कळत, ना कोण काय. हा मला कोण नाही राहात, मी मी मला फोन नाही आला.
नाही मला वाटलं? त्ताई च आणि त्यांच फोन, नाही नाही कोणालाच काय नाही लागत. ह् नाही मला असं वाटलं, ताईचं त्यांचं बोलण झालं अशील म्हणून म्हणताय.
ते झालं तिचं बोलण, आपल्याला काय सांगत नाही.
नाही का मला वाटलं, त्याच्यामुळे म्हणते मी बघ ना आपणतय मग ते तर तेव्हाच तिचं तेव्हाच म्हणतो त ती पप्पांना लय घाई, पप्पांना लय घाई, पप्पांना लय घाई
च्या त्याच्या त्रास देल त्याला माहिती का हाय पैसे म्हण आता ते बरोबर त्यां म्हण आपल्याला हा पटलं की ब पैसे देऊन इकडे करायचे आणि पैसे देऊन तिकडे करायचे.
ते काय झालं, पहिल्या वेळेस काय झालं त्यांचं हे सरकारी म्हटले होते ना, त्यांच्या बाबाच झालं होत त्या भाऊजींच्या तर सरकारीत होत.
हा मान्य आहे मला, पण मग ते ना सरकारी होता ना? मग त्यांना ते पूर्ण माहिती घ्यायची का दिवीन मग समो
हा ते, हा पण ते बाहेर, लोकांच होत नाही बाहेरच आपल्या महाराष्ट्र
नाही नाही तसं काही नाहीय बाहेरच्या लोकांच होत. आता आहे ना तिकडं होत. माहितीय का, गुजरात मध्ये आनंद म्हणून गाव आहे आनंद, आनंद
हम्म, हम्म, हम्म
तर आता आमच्या इकडे, शाध्याचे भरपूर लोक आहे ना, तिकडचे म्हणजे महाराष्ट्राचे त्यांची गाडी तिथे घ्यायला, त्यांना आणि ऑपरेशन करून परत सोडायला पण येते. गाडी त्यांची हा आनंद म्हणून ये, गुजरातमध्ये तर तिथे गाडी ती हॉस्पिटलची ती ना अशी अ वीस पंचवीस जण किती राहिले त्यांना मग घेऊन बी ज ते परत आणून सोडते पण म्हणजे तिथे खाणं पिणं सर्व आहे एक जणच राहायच पण रा तिथे पाय घेत नाही ते समोरचे
मग ताई तशीच त बोलली होती रेनताई पहिल्या वेळेस कि ते येतात लोक घेऊन जातात रिपोर्ट वििपोर्ट करता म पर घेऊ काहीत बली हो पण त्यावे झालंच नाही प मग आ गेल्यामु का ये म्हण त्यांनी तिथच केलं होत
आता मग त्यांनाही वाटलं ना कि ब यांना पैसे लागले आणि आपल्याला चांगला वाटत का
हा हाग ते पप्पांना हा म्हणून मग पप्पा नको म्हटले
ह
ी नाही बा हम् जावय माणसाच्या घरी बरं नाही वाटत तस एक तर त्यांचच त्यांच चालतं त्यांचे बाबांच हे ते आता त्यांचं बांधकामपण काढलं म्हणतात ना म हम्म त्याच्यामुळे नाही म्हटलं म्हणज ते दिवाळीत म्हटले तेवढा दिवस सट्ट्यांचा आराम होऊन जातो ना
बरोबर आहे आता कामाने येत नारा ना
हम्म त्याच्या तर आता का म्हणेल त्यांचे तेव्हा दिवाडीशीजण राहत गणपती आले आता नवरात्र येते मग तेव्हाच त्यां राहत प पच
मग ते समजून घ्यायला पाहिजे ना
हम्म आता महालक्ष् महालक्ष् मेचे मुगट वगैरे येतात गणपतीचे हात पाय हे ते आता ते लतीश टाक ते व्हिडिओ बनवतात त्याच्यामुळे मग ते पप्पांनी आता केलंय
ह
ती म्हणजे जास्त बोलायचं नाही माजून त्यांचं बोलणंच नाही झालं म्हणा पप्पांचां काही फक्त फोन लावला होता मम्मीच बोलले आलं जाऊ दे सकाळी बोलून म्हणजे परत सकाळी न्यायचंय म्हणे
हम्म
हम्म
मला तर माहिित नाही मला आताच आता सांगणार मला कीशन तुला आ फोनला
नाही तेे सोमवारी पण गेले होते पण सोमवारी झालं नाही दिपती धड पण वाढली म्ह दपती पण वाढला म्हणून मग आज केलं आजची तारीख दिली हो त पण मग आजची तारीख दिली होती तर पप्पा म्हटले आज केलं ठीक नाही तर मग मी उद्या निघून जाईन पुण्यात थांबणार नाही म्ह
हम्म
असे म्हटले होते ते मग ते झालं बरं झालं आज गेली दवाखान्यात चेक केलं तर बीपी पण व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित त्यांने करतो करू म आ तर त्यांनी फार दिवस घालवला फार संध्याकाळी झालं ते फार दिवस घालवला त्यांनी तिकडं त्यास तिकडं कसं पैसे घेतले बाळ पैसे घेतले ना पैसे घेत काय माहिती त्या नाही माहिती आहे मला ते नाही माहिती ते अजून काहीच बोललेच नाही झालं मम्मी आणि आम्ही आत्ताात आलो मम्मी लावलं सगळ्यांचे एकामागे एक फोन चालू आहे म्हणे मग त त्यांना काय बोलायचं नाय म्हणे जास्त सांगितलं नाय ताण पडल त आणि आता झाले म्हटलं जाऊ दे म आणि ते पाणी पण पा ते मागून आणता आणता ते पाणी नाहीये पाणी आटलेलं विहिरीच त ही गडबड चालू होती त्यांची मग काय बोललेच नाय
किती काय लागलं ते नाय माहिती अजून बोलणच नाय झालं ते
तिथ ते लेन्स टाकले असेल ना तर लेन्सचे पैसे घेतात.
हा पहिल्या वेळेस पण तेच टाकलेले वाटत काय
हे आणि आणि वीस हजारची दहा हजार अकरा हजार ची जस येतय
हम्म जशी घेतली जशी घेतलीत पाच
पाच हजारापासून स्टार्टिंग ये जशी लागली तशी घेत जसे समोरच्याचं हा जसे समोरच् तर टाकायची तशी तुमची मिनिटं किती झाली?
आमची मिनिटं काय माहिती किती झाली मिनिट तीन चार तीस मिनिट बाकी किती मिनिट बाकी तीस सेकंड बाकी होते एकोणपन्नास झाले
आमचे तर दोघंही झोपले.
कायत एक पाहतो म ह आमच तर काय नाय अजून ममग
परत लाव थांब कट करून